हॅलो.
हॅलो येतोय आवाज माझा.
हो येतोय येतोय बोल की काय चाललंय.
काय नाही आता चहा. चहाचा टाइम झाला चहा घेतला. तज हम्म तुझच म्हलं का.
खाण्यावरती काहीतरी स्पेशल बनूया आज काय मग पावसाळा सुरू आहे कशी कस चालय. काय काय पदार्थ नवीन नवीन बनवतेस तू.
आता पावसाला चालू झालं तर पावसाळमध्ये तर आमच्याकडे. चिंबोऱ्या मासे बलगणीचे मासे तेच चालू सध्या.
हो का चिंबोऱ्या म्हणजे काय असतं.
चिंबोऱ्यामध्ये खेकडा खेकडा माहितीय का.
अच्छा.
ह मग खेकड्याला आमच्याकडे चिंबरम म्हणतात आमच्याकडे ना. अ शेतामध्ये स्वतः पकडयला जातात आमच्या गावातले सगळे लोक म्हणजे जे पुरुष लोक असतात ना. ते रात्री असे पकडायला जातात आणि मग ते घेऊन येतात मग त्याच्यामध्ये. अ चिंबोरी आणि मुठे असं त्यांना दोन संबोधलं जातं. एक अशी अ काळा कलर जे असते ते चिब त्याला मुठे म्हणतात आणि. अशी ब्राऊन ब्राऊन असते ना तिला चिंबोरी बोलतात आमच्याकडे.
अच्छा! आमच्याकडे म्हणजे पाऊस सुर झाला की जास्त करून घरामध्ये आमच्या हेच बनवतात. कांदेभजी आणि चहा म्हणजे. दोघांचं एक विभाजन इतकं भारी आहे ना ते खायला मजाच और असत. आणि पावसाळा सुरु झाला की मग थंडी पण सुरू असते जरा. आणि अंगावरर. ती पांघरून घेऊन झोपायला मज्या का गरज असते आणि ते जोडीला असलं की. भजी किंवा सॉस सोबत खूप भारी लागते. तर आमच्याकडे हे आता सध्या तरी सुरू आहे.
हो माझ्याकडे पण. आता मी इकडे गावाला असल्यानंतर ते असते पण आता इकडे असल्यानंतर तेच असते चहा. भजी माझं तर पहिल्याच पावसात मी इतके मस्त कुरकुरीत भजी मक्याची भजी वगैरे मला खूप आवडतात. ग आता जास्त करून मी मक्याची भजी बनवते मग मुलाला पण ती पिंलं ते म मक्याचे आपे. काढून देते असं.
आणि आणि. अस मग रविवार असला की मग कधीतरी घरी आमच्या हे बनवतात डोसा आंबोळी किंवा इडली उत्तापा असे हे नाशते त्याचे प्रकार बनवतात आणि जेव्हा मग जास्त कोणतरी मित्र मंडळी कोणतरी जेवायला यायचं असेल तर मग फिक्स मटन तांबडा पांढरा रस्सा सोन आणि त्याच्याबरोबर भाकरी मग नाचणीची भाकरी असो किंवा बारी किवा तांदळाची पण म्हणजे हा एक बेत अस तो फिक्सच
हो माझं पण माझं रविवारी नसतं आता मुलाच स्कूल चालू झाल्यापासून जर मला त्याला नाष्टा बनवायलाच लागत तो इडली डोसा किंवा पराठे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे, बीट पराठा मेथी पराठा किंवा पालक पराठा ते असतात पण इडलीमध्ये पण त्याला काय काय अस थोडंसं डेकोरेटिव्ह करून द्याव लागतं त्या म सोयाबीन असं सनफ्लावरची इडली किंवा असं काहीतरी छान छान असं क्रिएटिव्ह करून देते मी त्याला खायला त्याला खूप आवडतं आणि रविवारी असेल तर माझं पण तेच बेत असतं जास्त करूनिक कन मटन वगैरे तांबडा पट्टा अस नाही मला पण आम्ही तांबडा रस्ता बनवतो आणि मग रस्ता आणि सुखच वगैरे किंवा आम्ही कोंबडी वडे बनवतो. कोंबडी वडे आमच्याकडे खूप फेमस आहेत म कोंबडी वडे वगैरे मटन सोबत खायला खूप छान लागतात. तर असे लावूच आहे कोंबडी वडे म्हणून ते आमच्याकडे हळदी मध्ये वगैरे करतात हळदीचा कार्यक्रम वगैरे असलं तर ते करतात मग ते पण कधी कधी घरी बनवते.
बरोबर बरोबर आमच्याकडे कसं माहित आहे अ इकडच्या हा आमच्या साईड कोकण वि विभाग पडतो ना थोडाफार मग ह्या साईड ला जास्त ते कोंबडी व वडे म्हणतीस ना ते, आमच्या सासरी जास्त करून करतात ते अ पण ते अ हेज्या पीठाचे, तांदळाच्या पीठाचे आणि ऑदर सगळे पीठ स मिक्स करून बेसन पीठ वगैरे ते मिक्स करून असं काहीतरी करत तात आणि त्याच्यावरती वाफ देतात, त्या हे जी कोळशावर ठेवून ती वाफ देतात म्हणजे त्यालादम देतात. आत्या आली की ते करत असते अ आमच्याकडे ते हे असत ना अ ते सप्टेंबर महिन्यात काय येतय ना? अ पूर्वजांचं कायतरी असतय ते महाळ म्हाळ म्हणतात आमच्या इकड म्हाळ, त्यावेळेला ते आळू चि वडी, ते वडे अ परत भात आं आंबिल म्हणजेच अ हा कढी त्याला म्हणतात. आंबील आमच्या इकडं म्हणतात त्याला हा आणि मग ओके पोळीचा नैवेद्य आसं खूप सारं परत तळलेलं असत खुरुगडी तेन असं सगळं ग नैवेद्य ठेवतात अ म्हणजे पूर्वजांना त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी च त्यांच स्मरण म्हणून त्या दिवशी म्हाळ घालतात आणि त्यावेळेला ते जेवण बनवतात किंवा शेवयाची खीर, पनीरची भाजी अशी
अच्छा आमच्याकडे पण तेच तू म्हणायलीस मला आठवलं आमच्याकडे पण ते, असं वरती ते कावकाव आमोशा आमच्याकडे म्हनतात त्याला आणि मग तेव्हा आमच्याकडे सात प्रकारची भाजी केली जाते, म्हणजे सात प्रकारच्या भाज्या त्या मिळत त्यातच बाजारात आमच्याकडे त्या दिवशी स्पेशल मग त्या सात प्रकारची भाजी करायची, खीर अ आमच्याकडे तांदल्याची खीर बनवतात तेव्हा मग तांदलाची खीर तांदूल, तांदूळ आणि पोहे मिक्स करून ती खीर बनवली जाते. आणि मग पुरी खिरपुरी ती सात भाज्या परत आमच्याकडे ना वालच च आहे बिरड बनवतात. वालाच्या बिरड्याची आमटी, त्याच्यावरती भातावरती आणि आमच्याकडे पातोडी म्हणजे पातोडी म्हणजे तांदलाचं पीठ असं अ म्हणजे उकडून घ्यायच आधी ते आणि मग आपण जे मोदकाला जस उकडतो ना तसं, ते मोदकला आम्ही उकडतो आणि मग ते तीकडे हल्दीच पान मिळत मग त्याच्यामध्ये ते अ ते ते लाटून त्याच्यामध्ये ते ठेवून मग ते वाफवून घेतलं जातं म त्या पातोड्या वगैरे ठेवतात, आमच्याकडे तेव्हा
अच्छा अच्छा आमच्याकडे म्हणजे जास्त करून मिसळ अ म खूप फेमस आहे. आमच्या भागामध्ये कारण जिल्हया हा जिल्ह्याच्या ठिकाणी गेलं तर, फिक्स ही लोक मिसळ अ केव्हा वडापाव ते खातच असतात आणि वडापाव पण खूप आवडीने खातात. मला पण खूप आवडतो. वडापाव हा म कारण मी आठ आठवड्यातून एकदा तरी आमच्या अहोना, सांगायला आणायला सांगते आणि भेल पण मला फार आवडते आणि आम्ही जर म्हणजे, तलाव आहे आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे गेलो तर, आम्ही फिक्स भेल पाणीपुरी हा किंवा वडापाव किंवा हे मला दही य डोसा ते मला देतातच. मला फारस आवडत नाही, तरी पण ते आवडीने मिस्टर खात असतात. त्यामुळे इकडच जरा भारी औरच वाटत. खायला पदार्थ.
डोसा वगैरे मला आम्हाला माझ्या मुला घी पुडी अशी थट्टी इडली म्हणून मिळते मग त रविवारचा भेट असतो की त्याला ती इडली खायचीच असते त्याच्यावरती ती चटणी असते तला थट्टे इडली म्हणतात ती पण खूप अशी तुपातली छान लाते आणि डोसा वगैरे आमचा असतोच रविवारी वगैरे म्हणजे इथे पण खूप छान मैसूर डोसा परत अ कट डोसा असे खूप प्रकारचे डोसे वगैरे मिळतात आणि पाणीपुरी वगैरे तर माझं आपण काही जर आठवड्यातून एकदाच कधी शनि रविवारी बाहेर गेल्यानंतर मग ते मन्याूनर होत माझ पण वडापाव माझ्या मिस्टरना त्यांना बाहेरच नाही आवडत जास्त मण ते काय मला घेऊन येत नाही मग मी माझ्या मुलाला घेऊन जाते आणि दोघ जण अस वडापाव किंवा समोसा असं कधीतरी वाटलं की खाऊन येते जसं कधीतरी बाहेर खल्लं की छान वाटत पाणीपरी तर मला स्पेशल जास्त आवडते दहीपुरी पण खूप छान वाटते खायला म्हणजे टेस्ट खूप छान असते दहीप पुरीची
बरोबर मला पण म्हणजे आळूची वडी पण खूप आवडते आता पावसाळचा सीझन आला की गौरीच्या अ नैवेद्याला आळूची बडी अ भाजी भा कचा नैवेद्य असतो आणि त्यावेला ती बनवत आवर्जून ह कारण नैवेद टाकवण्यासाठी मग त्या सीझनमध्ये खूप ती चालली जाते आळूवडी ती पण मला फार आवडते प आळूचे फतपते परत कोथमबी रोडी अ परत बेसनची पण वडी असते ती पण मला आवडते फार अ हे प्रकार वड्यांची जास्त आवडत
आमच्याकडे पण गणपतीमध्येध्ये माझ्याकडे आमच्याकडे खूप प्रकार करतात बेसनची वडी आलूची वडी मेथी कोथिंबीरची वडी ते कंटिन्यू चालूच असतं आमच्याकडे याच्यामध्ये गणपती सुद्धा आता श्रावण महिना चालू झाला ना का सगळ आमचा उपवास असतो महिनाभर मग ते आलूची पान माजी सासू आमच्याकडचं शेतामध्येच आमच्या बाजूलाच आलूची झाडं लावलेली आहेत मग तिथे खूप अशी आलूची पानं असतात मग सारखं महिन्यातूनजे पाहि आठवड्यातून एकदा बनून ठेवायची मग ते आठवडावररतीच आता महिना श्रावण महिना चालू झाला ना आमच्याकडे का ती आलूची वडी आमची फिक्स ती रोज आहे ताटामध्ये ते आमच्याकडे रोज असते जास्त आलू वडी कारण स्वतःच लावलेले आहेत सासूबाईनी तर मग खूप वाजषे आमच्याकडे पाहणं असतात आणि विकत वगैरे पण बेोलतात मग लोक
महिना म्हणला की मला वाटते तब्येत वाढवायचं काम आहे भरपूर त्या प्रकारे अ म्हणजे केलं जात खूप तांदळाचे पण आमच्याकडं मि तुकड्या बनतात त्या पण बनवतात त्या पण मला फार आवडतात परत अ दपाटे बनवतात ह्याला भावाच्या इकवा त्या्याला म्हणजे नागपंचमी दिवशी बर ते कानूल उकडीचे कानुले बनवतात ते पर गणपतीमध्ये मोदक बनवतात ते पण आवडतात फार आणि आम्ही प्रत्येक संकष्टीला करत असतो मोदक तसेच मी ज्या ठिकाणी राहायला होते तिथं पण खूप प्रकारचे मासे भेटत होते लेपो म्हण सुरमई म्हण बांगडा अ परत हा लेपो मासा तर भरपूर खाल्लाय बांगडा सुरमई फ्राय बरद खूप अ म्हणजे कोळंबी असते ते पण आणि ते फ्राय करून खायला मजा म्हणजे खूप भारी लागते शृती
मला पण खूप आवडते ते फ्राय करूनच छान लागतं
अ तिकडं थोडं राहिल्यामुळे मला ते माशाचं कालवण वगैरे आणि ती आमट ती वेगळी आण सेफळे भाजी कशी, बनवायची हे पण समजलं आणि मी पण बनवते कधी कधीतरी, ते पण हे ट्राय करते परत चिकनच, पण प्रकार मला फार आवड सिक्स्टी फाय बनवायला वगैरे ते,
हम्म मला पण मला खूप आवडे असे काय काय बनवायची. माझं पण सुखं चिकन वगैरे किंवा चिकन सिक् तिफय्य लॉलीप माझ्याकडे एर फ्रायर मग मी क कमी तेलाचं आम्ही त्याच्यामध्ये, करतो पण इतकी छान आणि अ कमी वेळात होतो एकदम चविष्ट पण लागत त्याच्यामध्ये, म्हणजे लॉलपॉप वगैरे करायच असेल तर मी एअर फ्रायर मध्येच करते. किंवा म्हणजे असा खूप पदार्थ त्याच्यामध्ये मी करते. आणि जसं अ सँडविच असू दे सँडविच पण माझा आवकााडोचा सँडविच हा आमच्याकडून, म्हणजे आमच्याकडे असं महिन्यातून, एकदा तरी असतो तो पण खूप छान लागतो टूनी तला पुदण्याची चटणी वगैरे लावल्यानंतर. आणि माशांचे प्रकार जसं म्हणले स तरा माझे आम्हाला रावस वगैरे, खूप आवडतं रावस सुरमई त्याची टेस्टी वेगळीच लागते रावस ची फ्राय केल्यानंतर. मग आम्ही जर जास्त करून रावस वगैरे अ किंवा एक मच्छी आहे कटलेट म्हणून तिला खूप काटे असतात. पण ती टेस्टीला एवढी छान हे ना, कधी केलीस ट्राय तर कर खूप छान, लागते ते टेस्टीला अ खूप छान लागते. कटलेट म्हणून एक आहे. तिजी टेस्ट खूप छान असते आणि मोदक, तर आमचे माझे पण संकष्टीला आस त त्यांना नागपंचमी आल्या नंतर आमच्याकडे, मोदक करतात आणि ते काढीला वगैरे, ते करतातच पण मोदक जास्त करतात आमच्याकडे.
ओके ओके. आ मी पण चिकनचे सगळे प्रकार, करत असते सिस्टिफाय वगैरे ते हाव परत मला अंडागिरीचं पण खूप खूप आवडतं मला अंडं प पहिल्यापासूनच, आवडतं अंड्याची बुर्जी म्हण. अ परत अ अंडा पोळी म्हण आग अंडागिरी म्हण. मी आवडीने खाते आणि मला फार आवडतं ते
अच्छा.
आणि मग मसाले भात म्हण आणि दुसरं म्हणजे पनीर अ पनीर टिक्का परत मिक्स भाजी असते ती फ्लावरची ती आणि बिर्याणी तर माझी फेवरेट.
अ हम माला बना बवायला खूप आवडते, खायला बी एवढी खात नाही म्हणजे मला वहेज नाही आवडत, पण नॉन व्हेज बिर्याणी मला खूप आवडते. आणि मला असं सगळ्यात देतात असे कमेंट्स की तू खूप छान, बनवते म्हणून पण काय माहिती. मला स्वतःचीच नाही आवडत. पण लोकांना मजा आजची आवडते.
अच्छा ते आता चायनीचे पण कार कधी कधी तरी मिस्टर चल ग खाचल असं म्हणतात ना, त्यावेळे ट्र्रीप पल राईस वगैरे ते नूडल्स वगैरे, ते मला देतात ते.
पण ते कधीतरी खायला बरं वाट त असं कधीतरीच महिन्यातून, किंवा दोन महिन्यातून, खायला चांगलं वाटतं ते.
बरोबर बरोबर म्हणजे कसं आपल्याला त बो माणसाचं आयुष्य केवढा हे माहत नाही पण अ माणसान अ आहे त्यावेळेला निरोगी राहून सुद्रु खाणं हे योग्य आहे. कारण अम्म कधी आपण आता आहे. तर उद्या नाही असं आहे ना, कंडिशन त्यामुळे मनसोक्त जगायचं व्यवस्थित राहायचं.
कारण ते प्रेग्नन्सी मध्ये पण मी फार ते डिंकाचे, लाडू पण खाल्लेत त्यापासून मला डींका चे लाडू पण फार आवत त्यात लाडूचे प्रकार बेसन रवा लाडू खूप आवडतात ते पण
चालेल चालेल ठीक आहे खूप छान वाटलं बोलून तुझ्यासोबत मला